हॅलो.
हम्म किती झाले तुमचे कॉल?
माझे आत्ता त्यांच्या सोबत तीन अ म्हणजे आत्ता तुमच्यासोबत सहावा चालू असलं.
हम्म हा तुमचा चौथायं माझ्यासोबत.
होय म्हणजे माजी दोन राहिलेत तुम आत्ताचा आणि एक झाला की पाच होतात आणि त्या मॅडमांच्या सोबत दोन राहिलेत तीन झालेत मग आट
म्हणजे आठ आठ आठ कॉल होतेत तुमचे.
हा आठ होतात मॅडम म्हणल्या त्या आता जेवण बनवायल्यात अ आता नंतर अ करा म्हणल्या तुम्हाला नंबर पाठवते कॉल झाल्यानंतर. तुमचं आणि माझं त्या मॅडमांना मला म्हण ला पाठवा म्हणल्यात लावा लावू द्या सांग त्यांची पंधरा कॉल शिल्लक आहेत अजून.
हो हो नाही पण त्यांची वेळ घेतली पाहिजे ना कधी त्यांना लावायचंय.
त्या अ ब फ्री म्हणजे हे करा की तुम्हाला मी नंबर पाठवून देते. आणि त्याच्यानंतर त्यांना मेसेज टाका आणि विचारा कि नाहितर कॉल लावून विचारा कधी वेळ भेटेल त्यावेळी आपण बोलू म्हणून आता मगाटेून त्यांना वेळ होता म्हणजे त्या स सकाळच्या जातात ना शिकवायला शाळेत आहेत त्या शिक्षिका आहेत सकाळच्या शिक यला जातात मग आता वेळ होता त्यांना आता मगटून त्यांचे पण झाले पूर्ण त्यां एक राहिलाय कॉल आणि माझे दोन राहिलाय त्यांच्या सोबत बोलायच मग त्या म्हटल्या आता मला वेळ नाही जेवण बनवायचंय मुलाचा अध्यास घ्यायचाय. उद्या मी तुम्हाला शाळेतून आल्यावर कॉल करते.
चालतयं चालतयं मग ठी मग उद्याच बोलणं होईल त्यांच्याशी.
हम्म उद्याच करा मग मी नंबर पाठवते माझा कॉल झाला की त्याच्यात उद्या त्यांना फोन लावा.
हो चालतयं हो हो हं तुमचं जेवण? नाही आता जेवण नऊच नऊ नंतरच करेन.
हं हं हं.
हम्म अ तुमचं झाला का तुमची मुलं जेवली?
मुलं आता सगळ्यांना आता वाढणार. हम्म ये जेवाय वाढ ए बाई. आलो जावा होय आता वाढणार हम्म हं.
आता हे फोनचं.
आता असू दे चालू असू दे दहा मिनिटं होऊद्यात मग कट करा.
ह तेच करू मग जे मग नंतर तुम्ही करा तुमचं जेवण झाल्यावर. आणि पुन्हा मी एक करतो मग होऊन जाईल ते.
होय आता जेवाय वाडतो जेवण तुम्ही मेस लावलेय काय बनवताय?
कधी बनवतो कधी मेसला जातो.
हा हा हा बनवते मग
हा हा घरी घरी घरी घरीच आ नाही नाही. नाही चिकन
हा ह म्हणजे असलच का मांसहारी अ हं हं हं. भात आमटी कधी करणार म्हणायचं अ हं हं.
भात करतो.
हा.
पण मग भातच करतो त्याज त्यावेेळेस मग.
हा चिकन अंडी बिंडी असं करायच आणि खायचं मग. मॅडम आल्यानंतर मग सगळं मग चपाती भाजी करताची हा तेच.
पूर्ण जेवण मग मग पंचपकवान.
मग पंच पक्वान्न मॅडम करून घालतत्यात अ हं हं एक
तिला सवयये त्या कुकिंगची मग ती जास्त वेगवेगळे हं पा अ
करून. हम् तेच मॅडम त्या अ आता ज्या मॅडम सोबो सोबत बो बोलत होत्या ना ते आपण असं सगळं वेगवेगळं पदार्थ सांगत होत्या मी म्हटल मगा धरण एक वही घेतली असती एक वही भरली असती म्हणलं अ हं हं. जेवढं पदार्थ कध कधी लिहून घ्या कधी ऐका काय एवढं म्हटलं माझ्या लक्षात पण राहाय नाही असं म्हणजे वेगवेगळ आपल्या मुलग्याला काय आवडत नाही का आवडतय सगळं सांगत होत. हे मुलांना बलवून घाला हे असं हे करा असं त्या सगळं सांगत होत्या वेगवेगळं सांगत कधी एवढं कर लक्षात ठेवताय आणि कधी करताय तर म्हणले सवय झाल्या असं सांगत होते. सकाळचं उठायचं हे करायचं अस
ते कस इंग्लिश मिडियमला शिकवायला जातेत काय?
हा हो इंग्लिश ना हे महानगर पालिकेला हायत्या. इंग्लिश मीडियमचं हा. सकाळी सात ला जातात बाराला येतात वाटत बारा का एकला.
ह तुम्ही काय केलं जेवायला.
जेवायला पातरीची भाजी आणि वांग्याची आमटी. ते पातरी असते आज आता उगवते ह्याच्यात ना आमच्या इथ शेतात पाऊस ती असे त्याला गेलेलो मग तो उगवली दिसली मला आवडत्या घेऊन आलो. ती व्यवस्थित चिरली बिरली कांदात घालून आ तयार केली. जेवण आवरल आणि म्हटलं आता कॉल करावं.
तुमच्या इकड आहे ते रानभज्या अजून शिल्लक हाय नाही.
रानभाज्या विकतय आता आता ते क गोड कारले असतात ती. पातरीची भाजी कुरडूची भाजी. परत ती.
कारण आमच्या इकडे काय झालं अ. आता रान भाजी शिल्लकच राहिले नाही ते डायरेक्ट संपल्याच म्हणजे ते तननाशक. मारून मारून लोकांनी त्याचा नष्टच केल्या.
ह् ह नाही आमच्याकडे भरपूर असत्यात आणि त्या म्हणजे पावसाळ्यात. खायला पण चवीला लागत्यात भरपूर असतात.
हम्म नाही ते.
हॅलो.
माझी माझ्याकडे आता ती पहिली.
नव्हे खर त्या ह्या पावसाळ्याच्या. या पावसाळच्या भाज्या कणी खाऊन बघा तुम्ही भारी लागतत्यात वो मस्त.
हे त्याला तिकडे यावं लागलं
या कधीतरी मिसेसला तुमच्या घेऊन आम्ही ते आम्ही देतो तुम्हाला भाज्या.
कारण इकडं भाजीचं काही राहिलं नाही आता.
हम्म ते नाही तननाशक मारून आता कस ते त्या भाज्या कस पी पंडी जना नसत्या ना त्या त्या पेंडतून उगवत त्यात आपण हे कराय त्या जनावरच्या पेंडीवर. का आपण औषध फवारत नाही त्यामुळे ते हे होत नाही हो त्यात ते लागतेत.
ते तननाशक
हो द हिच्यात शेतात नी असत्यात भरपूर रान येते मग भांगलणार. होय सारखं ते तणनाशक मारायचं नंतर चिखल करायच असं चालूच असते. त ब तर तत्वं उगवाय नाही तर माम अ सासर मामा म्हणजे आमचे किती औषध दोन तीन दिवस सारखं औषधच आणून ते तरव म्हणजे खराबच झाला नाही पूर्ण अस पिवळा पडलाय तसं करपत या लागलाय त्यात काय रोग त्यावर रोग पडला का काय झाला काय माहीत नाही.
नाही त्यांनी औषध मारल्यावर लगेच टाकला असेल ते.
काय..
तरु.
नाही तरु उगवून आलं जर असं मो पण झालं आणि ते नंतर ते पिवळच आत जमीनच त्याची काय जमिनीतनच काय झालं माहित नाही. ते करपतच निघाले ते आताच हेव्या लागले. मग त्याच्यासाठी चांगला हिरवा होवू दे आणि मोठा येऊ दे म्हणून. दोन तीन बाटल्या वेगवेगळ्या टॉनिकच्या्या आणल्या मारल्या तरी.. सुद्धा ते काही हे झाल नाही ते बादच झाला त. तरवा आता दुसरा दुसरीकडनं आणाय पाहिजे आणि रवाय पाहिजे.
काय केलत अ आम्ही पण तसच केलत कोबी लावला होता ऊसातच पण ते लावायच्या आधी तननाशक मारलं होतं मग ते चार पाच दिवस थांबायला पाहिजे होतं ते आम्ही थांबलो नाही लगेच दुसऱ्या, तिसऱ्या दिवशी लावलं. तर ते मग सगळी पानं रोप आणून लावली होती ना सगळी पानं जळून गेली होती.
हा हा त्यातत काय माराय नव्हता आम्ही हे म्हणजे कशामुळे झाले काय माहित नाही पण बी खराब होतो का महित नाय का नाही तर आता दुसर तरर्व जे आलात ना ते भर चांगले आल्यात पण हे ह्यो एकच सर्वा कनी बाद झाला आमचा दुसऱ्यात हिरगार ला दोन तीन म्हणजे कुणा कुणाच भरपूर जणां अस झाल्यात सर्व ते मग काय
हा मग बीज बीज बीज खराब आल बीच खराब आला कारण लई फ्रॉड करत्यात त्या बियामध्ये पन्नास टक्के बी डुप्लिकेट असते आणि ते मग ज शेतकऱ्याच लई नुकसान
नुकसान करायला लागलेत त्यामुळे मग होयच की आता मुलूक तर माग वर्षाला आनायचं आणि उगवलंय पण उगवलायच का आलंय तसं आलंय एक बोट बोलवी ईत भर आलंय ते ऊगवून आणि पूर्ण अस पिवळ झालंय आणि करप अस म्हणजे ज आलेय ते आता
हम्म रोग आला असणार आहे नाहीतर काहीतरी मग.
रोग म्हणजे रोगाचच गावलास त्याला काहीतरी हे झालत करप्या रोग त्या तरब्या पडला असणार
हम्म
होय मग जेवताय कितिला नऊ ला?
नऊला दहा साडेपावणे नऊ ला जेवतो. हम् आज थोडी ड्युटी चालूच असत्या चोवीस तास आमचं काम आलं की करायचं.
चोवीस तास चालू आहे घरी मग घरी घरी घरातील पण करायचं.
हॅलो
तर मग जातो.
हा हा.
मग ते काम आता कसं टार्गेट असते ना.
हा
मग आम्ही एक आता एक युट्यूबचा चॅनेल पण सुरू केलाय तर मग त्याच पण कधी आहे मी तुम्हाला लिंक पाठवतो
हा हा चालतय पाटवा बघुया कधीतरी बघाय तरी गावल. कसला सर्वे तेन कर
नाही नाही सर्वेच नाही सर्च नाही आमच चॅनल ह्याच्यासाठी आता ते कसे मराठीतले चॅनल असतेत ना बा बातम्या देतेत स्टोऱ्या बनवतेत तसे हम्म तुम्हाला लिंक पाठवतो मग तुम्हाला समजेल किती काय आम्ही करतो
हा हा हा.
हम्म
हम्म.
चालू आहे असं मग बघू कामाचे आता सध्यानी एवढी काय आम्हाला काम नाहीत निवांत आहे मी
हा त्यातनच हे करायचं आपलं टास्काच
तेच तेच मग ते म्हणून मधल्या काळात परत चालू केलं म्हटलं जाऊदे आता दोन तीन तास रील बघण्यापेक्षा हे करू
तर काय तेवढं थोडं हे झालं रील बघण्यात फुकटच की ते डोळत पण खराब होत्यात आणि हे पण ते तर रील बघण्याचे यात दोन तीन तास गालवले तर तेवढं दोन तीनशे रुपये आल काय वाईट झालं. रीर बघून डाटा संंप हुणार आणि जर तस वेळ ह्यात आपण घालवला तर दोन तीनशे रुपये एक महिन्याचा आपला बॅलेन्स येणार तीनशे रुपय मध्ये होय
मी म्हटलं फिरद एवढे लागत्यात
तर काय मग तेच कि रील बघून काय तो डाटा आपला कसा सपणार खरं दोन तीन तास असं काम केलं तर दोन तीनशे रुपया आल तर एक महिन्यात आरामात निवांत बॅलेन्स आला ना दुसरं काय न ह्यायलं तर फोनचा तरी बॅलेन्स आला
को चालला तुमं टीव्हीच आहे तुम्ही तर ते टास्क दो हजार एकवीशे टास्क केले ते दोन हजार रुपये धराच की आणि फोन चे टास्क हे दोन हजार म्हणजे चार हजार तुम्हाला आठवड्यात चार हजार कुठ कुठल्या तुम्ही कामाला गेला तर पाचशे हजरी देत नाहित
घरात बसूनता तस आपण माझा हे जाणार होता
हम्म
होय वेळ जाणार मग
ते त्यामुळ चांगलं आहे, हे काम चांगलं आहे
चांगलय असं म्हणजे का मला तरी वाटत हे काम आता भेटले ना अस कायम चालू रहाव मला तरी गृहिणीना तरी तेवढं हातपार आमचा आम्हाला तरी बॅलंस माराय कुठे तरी हे कराय लागल हो
हम तेच, तेच, तेच
होय
हे तुम्ही कसं जरी केलं ना दिवसाला पाचशे रुपये आरामात
भेटतात होय, होय मग ते माझं काय झालं माहिती आता दोन हजार मी तुम्हाला म्हणल ना टास्काच ते आता अ चौदाशे च हेला दाखवा प्रोसेसिंगला हे दाखवलं पेमेंट दाखवाल आणि तपासा आहेत का ते दोनशेच का दाखवा लागय ते म्हणजे ते आता हिला घेतलं काय त्यांनी तप पासून हेला घेतलं पेड कराय घेतलं काय त्यानी
ते तपासून झालेत मग तिथं अपडेट व्हायला वेळ लागत असेल ते
हम मग तिथं आता फक्त तपासात आहे अस दोन दोनशे दाखवत आहे आणि
हा म्हणजे दोनशे दोनशेच राहिले आहेत तिथं कसं असतं तपासत आहेत रिजेक्ट केलेले एवढंच दाखवतं हां मगर समरजी केलेली तुमची की
ते तपासात आहे ते आता प्रोसेसिंगला आले म्हणजे आता ती आ सात ते चौदा दिवसात वर्किंग होणार पैसे
हम ते तुमचे प्रोसेसिंगला पडले ते लगेच येतात
हा सात ते चौदा दिवसात दाखवते ह चालतंय मी जेवन झाल करते परत आणि मग तुम्ही करा म्हणजे होतात आपले हो बाय, बाय